हॅलो हा बोल
ते्टिफि तिनं भक्तीला केला ना एवढं आपल्याना के केला नाही एवढं फॉलो ते स्टेफीला कसं काय केलंय ति ना
क वय हग त तला माहितती नाहीे
बाय ते तर आहे सोड काय मला तर वाटत का अर्पिताने सांगितलेलं म्हणून टाकलाय तिला
अरख त्याला काय सांगायचंठ
त्र सोडणार पिता का सांगल
हा बई म्ह सुपलीत तय समज आहे न त का त खयला ग हॅल
हा आपण किती किती काय काय मत बाई आपण किती किती काय काय बोलाल स घं रेकॉर्डिंग व्हायलाय तिथं
अस त्याने लिहिले की कुटुंबावर फॅमिली व फ्रेंड्स व घरातली ट्रीप शाळा कसा वाटून बोला
ह हा
त्याळ्यांतर सिक्रेल स म्हणजे कुठे हच्या हजचा रेकॉर्ड राहत नाही ग काय म्हणतात चला म्हणजे हच्यावर आपल्याकडून हवं वर्दी द्याटला सर्वरला
काय माहित बाई आत्ता रेकॉर्ड होते काय सेव्ह
जरी असलं तरी ते यायलाचणार म्हला फक्त यायला मिटल का काका कांदा करतोय तुझ सर्वरला राहातय ना
अग क मला क्वेश्न अंस्वर र येन झाल्यात
मग झालं कि ते सांगितल ना पहिल्या तीन तास नंतर पुढं पेशनंत मग ते होयच की पाच नाही पहिले पाच दुसरे पाच असे दहा झाले ना
नाही त्यानंतर माझे बंदच झालेत पाच झाल्यानंतरचे
माझे पण कालच बंद झाले यायचे आता फक्त किती सेकंद बोलल कितीे त्यां बोल एवढंच येते
हम्म माझं पण तेवढंच आलेय
म म काय माहिती दिसण्या वरून तर केला नसेल स्वभावात पण अस चांगलं काय नाहीे
स्वभावात कसली आहे माहित आहे नव चिडकी नुसता सगळ्यांना हे करायचे
उलट बोलत्या फाड फाड कशी वाटत तशी मला वाटत त्याच्यासोबत ती चांगली असणार नाही सपणार
काय माहिती बाई स्वभाव तिचा एका साइडने चांगलं पण आहे आणि
तस म्हणजे तिला वावग आणि हे काय अस आहे तिचा स्वभाव फटकळ म्हणजे जे काय असं ते बोलून टाकायचं अस झालाय वाटत म्हणजे स्टेफी वणी नाही मनात एक आणि तोंडावर एक
तोंडावर एक व्हय
जे हाय ते हाय र रत्नाला पण तेहायचे तोंडावर बोलत्या बघितलिस नव का
बर रत्नाला तर सेम भक्ती भक्ती होती रत्ना
खरं रत्ना एवढे भक्ते एवढी करत नव्हती बाळ
हा खरा अर्पिता खरं ्या दुसऱ्यांसमोर तिझ हे करत नव्हं ते
हा अर्पिता तिला समजून घेत होती बा त्यांची पेळची चांगलीच होती
काय माहिती बाय
बी त्यां रोकना तर प स्टोरीचिक लावलेली
मी लावलेली की
ह रेडी का फक्त एक फोटो समजर लावले माहित आहे मी बघितलंच ना
लावलेली मग त्यानंतर आहे जे रावलेले बघ
मी का रखला लावलं नव्हत मॅसेज के तस
हम्म
अग मी आता सगळ्यांच मी पण सेम मी पण आता ते आपण आपण एवढं अस क्लोज आहे हे ते म्हणून लावत म्हण मी सगळ्यांच बंद करावं शाळेतला आपण सगळ्या मैत्रिणी त्यांनावत
सेम मी पण सगळ्यांचं बण केलं नसं विष करायचं सोडून द्यायचं
विश पण मी जे सगळ्यांना अधिक सगळ्यांना विश करत होत तर ते पण बंद केलं जे ज जवळचे म्हणजे जरार असताना वीज कराय च चे लईत जवळच्या त्यांच्या स्टोर्‍या लावायच्या आणि मग बायकांची लईच एक दम लईच जवळच्या क त्यांच्या बरोबरच्या फोटोची स्टोरी लावायची सपला विषय. म तर मॅसेज करणे सम नाय तर उगाच ते लई ज आता नई मी पण कोणाला मेन्शन बॅग पण देणार नाही काय पण ह.
सोड बै जाऊ दे तिकड काय तर.
नाही तरं उगच लई जेवढं लोकांनी पण लांब राहील की नाही डो आता तेवढं हॅलो जेवढी आता जवळ आहेत की नई जी खरं जेन्यूइन जी जे आहेत तेवढांना जवळ ठेवणे बाकीच्याना लांब आणि मला जवळ नाही येऊ देत.
की मी पण बइ काय करणार नाही जवळ, जवळ करू न की नाही आपल्यालाच असं ठोकर भेडत्या.
होय आता पण भक्ती पण मी म्हणतोय भक्तीशी जेवढं कॉन्टॅक्ट मध्ये राहील तेवढंच ती राहणार तुझ्याबरोबर, नाही हे करत बसणार नाही तुला. कारण ती बाहेर गेल्यावर कशी याबद्दल ते माहि कसय तुला नवीन मिळालं की तू जुन्याना विसरत्या.
बर. मी बघितल स आपियाच हिजाबमध्ये बघि ती लागेच म ती जीते की लगेच मैत्री करत्या.
अरे लगेच मोवन होत्या बाहिती.
वय लगेच मोहान होत्या सोड. मी बघितल सोड. आफिया बरोबर पण ती ताठ तिनला थोड्या दिवस होत ते
असया बरोबर पण आता हा तुम्ही दोघी ऊतस तवा तवा होत जसन ती आन आपल्यात आपला ग्रुप झालाय नुसते अभ्यासच पहिला स्टार्टिंगला जरा असल्या तर सांगत कारण ते नंतर नंतर पाकच विषय पण झालं असेल तुझ कसं लग्न झालंय तस.
क सगळं बंदच झालं वा तिथं
तसच असते ती लगेच फेंश मु होत फ बघ पहिला या असवाल तिझ सांगत म मयन नंतर बंद के ते बंद के नंतर काय अ झालेशवर की त्यामुळे
अंजली आली अंजलीला पण त्या अंजलीच त जर एवढ झालं अस तर अंज सर नंद सर
अण म्हणजे त लगवायलाला कधी अस हा झालत करला जान आल्या
कोण
अंजली भक्तीच्या
कधी
अगं तुला नाही का आपण वडापोखायला घेतेतो वा आपलं काय तरी इथे सबमिशन देवशी ग आपलं ते ह्या ब्लॅकबुक तर सबमिश होत त्या दिवशी गेतो आणि तेव बोलता बोल चकून बोलल बक्की चकून घर सांग ब असं म्हणजे थांबली हा थांबली आहे आणि चांगला आहे म्हण म तेव्हा म्हणाय पाहिजे तू पण तू कधी गेला सध्या घरला
वर त म्हटलेली सट
नाही मी म्हणाय पाहिजे हो तू गवा गेल्यास घरला आपण म्हणाय पाहिजे हो
ती काय तर तू म्हटलीच वाटतं ग त्यानंतर ती म्हटली नाही म फोटोच बघितलंय म्हटले
बोलल नव्हतो होय होय चांगलाय मी पण एवढंच म्हणलेलो विचारल नव्हतो मी तुला त बघितलंस काय काय अ होोड सिच्युएशन असश आ की काय बुलेटस कळतले का आपल्यातून अकवड होतंय
अगं परवा द दिवशी पण तिने लगेच बदलली बई मी म्हटलो कसल फॉर्म ग म्हटल्यावर फॉर्म भरले नाहीस तू म्हटली मला मी म्हंटलो कसल फॉर्म ग म्हटल्यावर काय बोललच नाही स्टॉपच दुसराच विषय काढायला लागज बा
च काहीतरी त्यांनी दोघीनी फॉर्म भरले असतील आणि तिला वाटलं तरल भघते ना आपल्याला पण झालं म्हणून तुला विचारले अस
कायमेत कुठलं फॉर्म कायम येत आणि त्यानंतर मला काय म्हंटले विषय तसरं केली बाळ तिनं
म
मग त्यानंतर मी काय बलो नाही मग मी पण मी विचारल अकदा तिला कस फॉर्मरून तर म्हटली कि कार्यच म्हटली
माझी ती कायत्री खंडवली
काय म्ह जंडवले असाल शंभर टक्के
कोण ब बोलाले म खट काय तर भरले नाही बक एवढा लवकर कुठे आ
हम्म रत्नाचं पण नाही रत् रत्नाचं पण कोणत असेल की ग तेव्हा एकदा रडायला ती बघितलीच नाही काय तेव्हा मला राग चालता बाई अर्पिता काय नाही तुम्ही जावा म्हटली का नाही कसलं
का नाही का तुम्ही जा्यावा चलून म
बाकी आहे तने सरांची आपण जायचीच वाट बघा
का भात तुझ्या बहिणीचा न राय की तुझ भाव असं काय तर हय बे
बहिणीच नवरा्याच
भाऊ.
भाऊ
वा.
मग काय विषय तिचा.
त्यांच्या कसा विस.
तुझं कस तुला कसं माहित?
हा काय वसंतराव पाटील वसंतराव पा काय म्हणतेस माझं
त तुझ तुला कसं माहितीच.
अग तेव्हाच ऐकलेलो बाय सांगताना. दिवशी काय त तो आज सांग.
तवा्हा कुठल्या तर गावाने त्याला चिडवत होती ते ग.
शिरद्वाड.
हा तिला एकदा विचारायला पाहिजे तुझ्या बहिणीचं गाव कुठलं ग?
होय होय हो आता जर कॉलेजला तर ऍडमिशन घेत लो का ब विचार ह.
हम चालते विचारू ह ग.
ते आपण परत दोघे आला तर चांगलं होईल का अस चांगलं होईल.
सांगलो आता सांगालई.
ह. म्हणजे मला तर असं वाट तर परत आल तर मला दुसरं मीैत्री शंभर टे खरंच करणार नाही.
मी पण बाळा तुला काय वाटते मी करणार.
म्हणजे तू अऍटलिस्ट सगळ्यांसं बोलशील जरी आत्ता जसं बोलत होते स्वाती भीती ते मी तेवढं पण करणार ना तुला माहिती.
् मला मला माहित आहे तू आ कोण कुठं बोलत होतीस बाळ कोणा बरोबर बोलत नव्हतीस.
मग त तेच सांगालोय. तुमच्या बरोबर पण आपण क्लासमध्येध्ये लई झालो क्लोज म्हणून.
हम्म.
तू्ी तर त्या क्लासमध्ये कळत झाले सर त्या जुना क्लास तर कोप राले जमुळेस.
बरं आपण तेव्हाच झालतोय मैत्री आपली.
म्हणजे शिल्पाने एक गोष्ट चांगली किल्या्या म्हणायची.
हम्म शिफने एक गोष्ट चांगली केली त्यान नाही त्यानी तिघांनी आपल्याला सोडून गेलेत बघ.
होयत कि मग पण शिफान च नाव बदनाम केले का तुझ ब
व
म्हणूनच आपण एक मि ग म्ी तुला पहिला फ्रंड श पण असं केल्या मग त्याच्यावर पण त्याच्यानंतर तू मला सांगितस मग आपण लई क्लोज झालो. अगर आपण घरला जातो तर सज र आपण बोलत नव्हतो कायच माहती आहे का ना तुला तेवढंत का तरी उद्या नारायज काय हा उद्या येणार आहेच काय अभ्यास काय काय केलीस असं एवढंच आपलं बोलणं असायचं ते पण दोन मिनिटं बोलणार ना घस्त ती लागणार रस्तचगणार म बाय म्हला आणि जाणार सपलं आपलं.
कारण त्यानंतर शिपामुळे बोलणे झाले.
मग शिफा मु आपलं बनण एवढं झालं की आपण थांबून. कोला अस
चालू गेलो.
बोल आला तरी आपल्याला वेळ पडत म. चालत जात होत इकड. च्या क्लासमध्ये आल्यावर तर आठवत आहे ना मग.
ह्य ते
धन्यवाद.
खरं ती खोटाडीसचत बाई सगळी. आपल्याला कस केले तर ब मला अजून आठवत रडू. माहीती का त्यानंतर मी तव्हा का. होत माहि का एवढी सोडून गेली, तर जाऊ दे म्हणून का एवढ कारण आहे अकरावी. बारावी ला बारावी अंडी हा झालतच त्या सेम. त्हा चालत आणि थोड दिवसच चालतं बाळ असं होऊन.
होय माझं पण मी जरा अस मी जरा अस दिल्ली म्हणजे हे. घतो कारण जस्ट माझा आणि दियाच पण तसं घालत म्हणजे आमच्यात पण भणं झाात हे ते जस्ट माझ त्यातच माझ ब्रेकअप ची भोकल. ती परत हे झालं ते झालं त्या हेनी. जरा आणि जरा खतलं पण तुला असायला मी जरा स्ट्रॉंग झालो जावाच मग तुला माहिित आहे ना नंतर मला पण फरक पडायचा पण झाला.
त्यानंतर आपण दोघी झालो आणि तिने हे झाले.
कॉल कट होतय बघ आता
त्यानंतर शिपाच केली.